हॅलो,
हां बोला मॅम.
हम्म झाले जेवण वगैरे? हम् काय होता स्पेशल?
काही नाही आज गवारच्या शेंगांची भाजी पोळी तुमच्याकडे?
अच्छा, आज अंडा बुर्जी
अस हाय तर आले. मुलं स्कूल मधून आले. हो हो खातो खातो सगळे
हम्म
आले मुलं स्कूलमधून?
हा माझा छोटा आहे बाळ हा ह.
बर हाय ते एकदा स्कूलची ड्युटी लागली तर मग नाही शांतता.
ह ही पण ड्युटी असते ना मोठी तेव्हा तर हा कारण ते शाळेतरी ऍटलिस्ट जातात तर तेवढ्या वेळात तेवढा तरी वेळ मिळतो.
नाहीतर काय चोवीस तास ड्युटी येते माझा आता एक तीन वर्षात च आहे मोठी मुलगी एक पहिलीला आहे.
अच्छा.
पण मग
ते आहे म्हणा ना ड्युटी कायमच असते ती अशी काय तशी काय. लेडीजच्या ड्युटी काही संपत नाही हा.
बोला काय नवीन विशेष तुमच्याकडे अजून?
बस काही नाही तुमची काय स्पेशालिटी? सांगा मला एखादी नवीन रेसिपी काय वेगळी, बर. अ माझी आहे, कोथिंबिरची भाजी.
कोथिंबिरची भाजी, ओके ओके.
तुम्ही करतात?
हा सासूबाई करतात, एकदा खाल्ली मी सासूबाईंच्या हाताची.
हा हा हा.
त्याच्यानंतर काय झाले नाही आमची, तुमची कशी म्हणजे मला ही कळेल?
हा मी काय करते मग? कोथिंबीर निवडते. हम्म, व्यवस्थित ते चिरायची, मग धुन घ्यायची. तिला ना जरा निथरट ठेवायची पाणी.
त्यामध्ये खूप पाणी राहिलं, तर मग ती चिकट होते.
हा हा, हो.
हम्म. ते पाणी व घेतलं की मग, त्याच्यामध्ये त्या कोथिंबीरमध्ये मग थोडसं बाजरीचे पीठ टाकायचं.
हम्म हम्म.
थोडस बेसन पिठ् टाकायच. आणि मग लसूण अ आपण ठेचल्याला लसूण टाकायचा.
हम्म हम्म.
त्यानंतर थोडीशी अ मग तिखट, लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं, थोडीशी हळद.
हम्म हम्म हम्म.
हम्म, बस मग एवढं टाकलं काही जण तिळे वगैरे पण टाकतात, आपल्या आवडीवर आहे. हे सगळं मिक्स केलं, की मग तेलामध्ये थोडे जिरे टाकायचे.
हम्म हम्म.
आणि हे सगळं व्यवस्थित भाजी परतायची. ती व्यवस्थित ताठ ठेून बारीक गॅसवर मग ती वाफू द्यायची बराच वेळ. अरे एवढीच वाफते ना तेवढी खूप सुंदर लागतय, म्हणजे आमच्याकडे ती अगदी आवडती भाजी आहे, सगळीकडे. हम्म, आणि मी पण जेव्हा असं माझ्या फ्रेंडस ला वगैरे सांगते ना आता नाही ये, हो. जे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तिथे कोथिंबीर भरपूर, तेव्हा मग होते बऱ्याचदा.
तस आपल्या हिवाळ्यात आपली जशी मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो, तसं कोथिंबीर काय हो, काय ते सगळं मिळत. आता मोस्टली सगळ्याच भाज्या महाग झाल्या आहेत, म्हणजे कोणती भाजी घ्यायची आणि आणि पाऊस-पाऊस नस पडल्यामुळे खूप अह झरायलाय. ते झालं नाही, नाही तर पावसाळा राहिला असता का मगं
मग लगेच स्वस्त झाले असत्या हां. यावर्षी पाऊसही लेट आहे ना, त्याच्यामुळे हम्म.
आता तर डायरेक्ट एका दिवसा म्हणजे, शनिवारी पाणी बंदच केलंय आमच्याकडे
हो हो, इकडे पण माझ्याकडे पण, म्हणजे आता मेसेजस आलाय, की दर शनिवारी आता पा पाणी दर शनिवारी हा.
आमच्याकडे तस आहे, नाही जर पाऊस पडला तर डायरेक्ट ऑगस्ट मध्ये दोन दिवस आड पाणी.
हो हो सेम सेम काय करणार सरकार पडणार पाऊसच नाही तर ते काय करतील.
तेथ ना पण या वेळेस. अ उन्हाळा जेवढा कडक होता तेवढा पावसाळा व्हायला पाहिजे होता कारण बाष्पीभवन खूप झालं असेल पाणी.
हो आता काय आता ऍक्चुली ना ते. हम्म वातावरणाचं हे पण ना तंत्र बिघडलंय सगळं.
तेच ना जिथे नको तिथं पडेल भरपूर. तिथं पार उद्ध्वस्त करेल सगळं आणि जिथे पाहिजे तिथे काहीच नाही येणार असं.
निसर्ग पण त्याचाच स दाखवतो ना की त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे. आपण जर त्याच्या विरुद्ध गेलो तर तो आपल्या विरुद्धच जाणार असं आहे.
बाकी अजून बाळं झोपलं?
हा बाळ झोपलंय म्हणूनच म्हटलं तुला फोन करून घेऊयात.
तुमचे किती झाले हो कॉल?
हम्म काय मोजले नाही मी बघितली पण नाही एवढे
तुमचा फर्स्ट नाही ना काय म्हणता?
अह म्हटलं तुम्ही कोथिंबीरची भाजी अशाच पद्धतीने करतात की वेगळी करत.
नाही अशाच करत सासूबाई आमच्या हो हो मी आत्ताच अह मागे दोन तीन महिन्यापूर्वीच एकदा आज्या सासूबाई आल्या होत्या त्या दिवशी काही नव्हतं त्या दिवशी माझ्या सासू बाईने करून पाहिली होती म्हणजे केली होती मी तेव्हा पहिल्यांदा आठ वर्ष माझ्या लग्नाला झाले आठ वर्ष आणि मी तेव्हा त्यांच्या हातून पहिल्यांदा खाल्ली तेव्हा मला माहिती पडलं की ही भाजी करतात असं.
हो हो कारण ती भाजी ना बऱ्याच जणांना माहित नसते.
नाही मला नव्हतं माहिती, तेव्हा माझ्या सासूबाईनी केली होती मग ही तर छान लागते मीच एक तिने खाल्ली बाकी कोणीच खाल्ली नाही असं.
मेथीची पण करतात ना.
हा काय म्हणतां.
मेथीची पण अशी करतात काही जण
हो हो उचलून घे कोणाचा एक मिनिटं होल्ड करा.
हो.
आण्णांचा हाय उचलं हॅलो
हॅलो हा आणि शेपूची जशी करतात ना. शेंग डाळ टाकून मुगाची डाळ टाकून
हम्म हम्म.
तशीच मेथीची पण करतात ना.
हो हो तशीच करता मेथीची पण
हा म्हणजे एकच प भाजी पण त्याचे बरेच प्रकार बघायला मिळतात सगळीकडे वेगवेगळे.
कधी आपण हे पण करतात, अ कूट आणि थोडसं पाणी टाकून पातळ पण करता येत.
हा हा आता मेथीची बऱ्याच प्रकारे करता येते म्हणजे ती पातळ पण तशीच होते तशीच ती कोरडी पण होती.
कोरडी पण तशीच होती.
हां काही जणं डाळ टाकतात.
हो डाळ टाकतात काहीजण आणि शेपूची भाजी फक्त ती डाळ टाकूनच चांगली लागते, मुगाची डाळ टाकून बाकी नाही. बाकी काही तिच्यात हे एक्सपेरिमेंट करण्यात मजा नाही.
हा नाही मी ना याची पण खाल्लेली म्हणजे जशी मेथीची पातळ करतात ना शेंगदाणे टाकून. तशी शेपूची पणं खाल्ली
आं मंग ती शेपूमध्यें पालक एकत्रं राहिली कां शेपू आणि पालक एकत्रं एकत्रं करूंन माझ्यां आईन ते करायचे शेपू आणि पालक एकत्रं करूंन ती गोठूंन आणि मंग डाळं टाकूंन मंग ती तशी करते माझी मम्मी तिकडे ईकडे आपल्यांकडे शेपू शेपू आपल्यांकडे शेपूचं करतांत. तिकडे शेपू पालक एक एकत्रं मिळतो एकत्रं मिळतो मिळतोचं एकत्रं.
आणि हो हो म्हणजे नुसती शेपू पणं मिळते आणि नुस तरं शेपू पालक एकत्रं पणं मिळतातं.
बाकी कायं म्हणतां अजूंन? माझं आहे नां फोन लॉक होऊन जातो नां आपला किती टाइमिंग झालां तेचं कळतं नाहीं
हं सकाळं संध्याकाळ तोच प्रश्न पडतो की कायं कायं बनवायचं
तोंच मला तरं आता ते नाहीं पणं मलां सगळ्यांत जास्तं एकचं टेन्शन आहे मुलांच्या डब्याचं तो बटाटा देऊंन देऊंन किती द्यांयचा
किती देणारं हं आणि मुलांना फांर कमी भाज्यां आवडतं असतांत
हो आतां माझ्यां मुलांला बटाटा एवढां आवडतो पोळी दिली कां तो नुसतां बटाटा खाऊंन येतो नुसतां बटाटा खाऊंन येतो त्यांच्या चे व्हिडिओ पाठवतांत
हम्मं अरे बापरे तुम्हांला तरं बटाटा कां भेंडी कोबीची भांजी आणि फ्लॉवरची भांजी हे तीनं चारचं खूंप आवडतं असतांत भांज्या
तं भेंडीची भांजी वीस रुपयाेची पावशीर भेंडी आणली दोघांनी एक एकदाचं टिफिन ला अर्धी अर्धी पोळी पणं खाऊंन आले नाही आणि त्याचं ठिकाणी आंज बटाटा दिला दोघांनी पणं डब्बा टिपिन एकदंम क्लीन करूंन आणलां असं आहे एवढी आवडते बटाट्यांची भांजी आंज परांठा करं आंज हे करं आंज ते करं पणं ते नको देऊं ते दुसऱ्यां भांज्या नकोच
अरे बापरे
त्यांत आम्हांला छोलेची भांजी आवडेल छोलीची भांजी मनापांसून आवडेल पणं त्यांला छोलेचं करतं आम्हीं आम्हीं भटुरेणतो त्यांला छोले भटुरे दे मम्मा बरं भटुरे नाहीं देतं आपणं पोळीच पणं त्यांची बोलायंची पद्धत
तरं त्यां निमत्यांनी खातांत नां
त्यांनिमित्ताने भरंपूर खातांत पणं ते कसं तरं आमच्यांकडे मम्मी मम्मी कडूंन आंणून देते मम्मी म्हणूंन मंग खां बाबांनाच छोले कीति ते खांयची आवडतं आवडतं त्यांमुळे मी ना एक दिवसं जाते कारणं छोलेशी द्यांयला खूंप वेळ लागतो मंग आधीचं मी रात्री चार पांच विसल घेऊंन घेते आणि शिजवूंन ठेवूंन देते म्हणजे मंग सकाळीं नां त्यां कुकरच्यां आवांजाने उठणं ते पोर रडणं आणी ते ते रडारडच नको मंग सकाळी व्यवस्थित फोडणी देऊन करतां येते
हो किती विचार करांवा लागतो नां मुलं असले की
मुलं म्हणजे खूंप म्हणजे खूंप आणि ते कायं होतं पहिल्यां मुलां मुलीमुळे नां लनायचं आहे नां झोपेचं सगळं शेड्यूल बघडूंन जातं दोघं जवळं झोपतांत एकांला उचलूंन आणलं एकं हळू सगळं करावं लागतं कधीं कधीं तरं तिलां झोपेतलं कंप कडे वालांव लागतांत मलां आवांज करूं नको आवांज करूं नको आंता बरं आहे तो जायंला लागला म्हणून बरय. नाही तर मागच वर्ष मला लिटरली तिला- कपडे झोपेत घालून द्यावे लागायचे. आणि मग घेऊन जावं लागायच. आता त्याला कळायला लागलंय म्हणून उठ-
हा.
आता ति लवकर जाते. खूप खूप कसरत राहते. असं.
प याच्यामध्ये आपलं स्वतःचं मात्र सगळ बाजूलाच राहून जातं.
सगळं बाजूला.
म्हणजे आपण स्वतःला विसरूनच जातो डायरेक्ट.
तू काय केलं नाही? तू काय केलं? हा प्रश्न पहिला राहतो.
खरंय.
सगळ रुटीन व्यवस्थित करून, पोरं सांभाळून शंभर- तेच राहत असं. माझं तर सासू सासरे- सगळे आहेत म्हटल्यावर मला तर अजिबात वेळ नाही.
हम्म. ह ह ह
त्या तर मग सगळं पोरांचं आपल्याला बघून मग करावं लागेल.
हो ना. ते पण बघायचं हे पण बघायचं सगळं बघायचं मग तेव्हा. तेव्हा असं कोणी म्हणत- नाही तू बाहेर कर, मी घरात- करू नको असं नाही कोणी म्हणत. हा. तू ते कर बाई आणि हे पण कर.
चालेल तुमचे नऊ मिनिट झालेत बर का मॅ - हो? करते मी तुम्हाला पाच -काय म्हणता?
हा येतो एक मिनिट. ह बाकी?
बाकी काय- काय नाही आता. थोड्या वेळ पडू म्हटलं, पण हिचा टायमिंग इतका खराब आहे ना येण्याचा. आता तो उठून जाईल. पडण्याचा विषयच -
हम हा.
पण ए सॅटर्डे संडे ऑफ राहील मग काही नाही. जाऊ दे बा एवढं रिलॅक्स राह- त सकाळचा टाइम वाचतो ना मग आपला उठायचा? अर्धा तास बी खूप असतो हो.
हो खूप असतो. अहो, ते दहा पंधरा मिनिट पण बरं वाटतं. चला अरे दहा मिनिटं तरी येईट
चालेल.
चालेल चालेल ठीक आहे. बोलूया आपण नंतर.
हो हो. तुमच्याशी मला बोलून छान वाटलं. करा म. किती वेळात करू मला तसा मेसेज करा तुम्ही ह.
हो हो. चालेल बाय.